हॅलो.
मॅच बघतोच काय तू.
आं.
मॅच बघालीच का मॅच आलेली.
नाही मॅच बघत नाही मी. मॅच बघताय तुम्ही आज मॅच कोणाची मॅच चालू आहे थांब लावतो. तू बघतो थांब लावतो. बघतो आता काय. कोणाच चालू आहे. इंडियाच आज नाही काय.
इंडिया झिमबॉबे.
हा. येते. सीक्स मारल व्हयं.
बावीस ला किती बेचाळीस वर आहे बावीस ते बेचाळीस.
हा असं व्हय मी बघत नाही रे कधी कधी. म्हणजे कधी बघितलो नाही. आयपीएल पण लय कमीच बघितलोय मी. एवढं मी. मी बघत नाही. काय तसलं नुसता वेबसिरीज मुवी हेन ते हेच बघत बसतोय मी. ते पातळ लोक बघितलास का तू बघितलायस. त्यातला हाथीराम असते. वांड असते कणी तो तो हातोडी मारतोय माहितेय काय हातोडीने मारतो. ते कसलं भारी असते कणी. आ.. दादा बघतोय की मॅच बघतोय. तो आता बघालाय मॅच.
हा.
हम्म काय म्हणाला बघ कोणतर म्हणजे जास्त जर सूर्यवंशी माराला बग रन.
बावीस बोलाय बेचाळीसं वर आहे.
व्हय सूर्यवंशीला घेतल्यात? हाय म्हणजे इंडिया
ते इंटरनॅशनल क्रिकेट.
भारी आहे कि रे मग त्याझी लाईफ सेट झाले की मग.
मग झालं की ते आयपीएल खेळला नव्ह आयपीएल मध्ये चांगला केला की नाही मग सेट लाईफ सेट झालत
ते आपण बघ आपण एवढं मोठं झाल आपण काय केलं नाही. आपण कव्हा काय करणार काय नाय तवा सगळी पुढं पुढं चालेत आपणच माग चालोय आपल्याला पण काय कायतर करिअर विषयी कायतर करायला पाहिजे आपल्याला पण. आपल्याला पण कायतर कोण करिअर विषयी करायला पाहिजे आज वेबिनार हो तो ते बघितलं मी वेबिनार त्यात सर काय म्हणलीत आता म्हणजे ते पैसे घ्यालतीत ते म्हणजे दिलेत मग देणार काय नाही देणार ते काय माहित नाही खरं ते क करियर गायडन्स करणार आहेत. हा आणि?
करिअर गायडन्स साठीच पैसे घेणार आहेत.
हा तेच कि बहुतेक त्यासाठी गेलं तेनी काय तर ट्रेनिंग देतील असं आहे. ट्रेनिंगचा आहे त्यांच आणि त्यांनी सर्टिफिकेट पण देणार आहेत. आणि जॉब लावून हंड्रेड पर्सेंट गॅरंटी काय आहे काय माहित नाही ते. मग सर काय म्हंटलीट तुम्ही करू नका म मी सांगतो तेव्हाच करा आत्ता काय करू नका. मला विचारून काय करू नका असं सर म्हटले मग आम्ही बरं म्हटलो राहू दे लो लैजन केल्यात दहा स्लॉट होता नुसता हा मग आम्ही राहू दिलो. म्हंटलो बाबा ते अगोदरच पाचशे काय हजार रुपये घेतात ते नुसता स्लॉट फ करायसाठी आणि जर नंतर न कॅन्सल केलास तर पैसे जातात देत नाही परत. एकदा झालं तर माझं अस फर्स्ट इयर मध्ये म्हणून मी करायला नाही. आणि सर पण म्हटलीत करू नका मी सांगतो तेव्हा करा मग आम्ही सोडून दिलो काय एवढं नाही विषय. कशाला उगं पुढ पुढ करायचं तेच पुढं पुुढं करायचं आणि पैसे घालून द्यायचं पैसे आपलेच वाय जात ना. कशाला ते काय गरज नाही आपल्याला फो राहू दे म्हटलं बाबा.
तो त्यानंतर पण खरं मला रिफंड दिलतीत.
रिफंड दिलतेत व्हय? मग चांगलं होतो की हे काही रिफंड देत नाहीत रे मग त्यांची पॉलिसी असते नव्ह मग कोणी कोणी रिफंड देते कोणी कोणी देत नाही असं असते सगळ्यांचं.
होय मला नाही मला पहिला सांगितलेलीत रिफंड देणार.
होय.
होय रिफंड दिली म्हणून मग घेतलो मग काय नको म्हणालतीत पुण्याला या पुणे येऊन बघून जावा आमच्या इथं.
हा मग किती घेतले पैसे तुझ्याकडं?
पाचशे रुपये पाचशे रुपयाे च त्यानी हजार म्हणालतीत. परत रिफंड देतात की.
हा हा चांगलाय की मग ते माझं पाचशे रुपये घेतलेलीत ते परतच दिली नाहीत. त्यांच पॉलिसी मध्ये होत की देणार नाही परत.
मी पण होतो की त्यात, मी पण होतो नवं.
मग नंतर न म्हटली की आठवडा भरात तीन हजार काय पस्तीसषे रुपये असं भरा. मग तुमचं पुढच्या महिन्यात तुमचं हे चालू होईल. काय म्हणत्यात. क्लास चालू होईल मग ते सात महिन्याचे असेल. मग ते हळूहळू करत मग तुम्हाला जॉब लागेल असं काय. तसं सांगितलेलं मग ते पण हंड्रेड पर्सेंट रिस्क घेताच हंड्रेड पर्सेंट. पर्सेंट गॅरंटी घेत नव्हते. मग कशाला उगाच माझे पाचशे रुपये गेले ते.
होय म मला नाही मला सांगालतीत तुम्ही. ये या इथं इथे येऊन शिकू शिका म्हणजे, पुण्याला म पुणेमध्ये जाऊन.
हम.
तसं म्हणालतीत खरं नको म्हणलं राहू दे म्हणलं.
हा चांगलंय कशाला आता आता आपण थर्ड इयर केल्या केल्या. आपलं सिलेबस पण लै भारी आहे. यावेळच फुल स्टॅक डेव्हलप पण आपल्या सिलेबसमध्ये मग सिलेबसच करून दोन तीन प्रोजेक्ट करायचं. कॉलेजमध्ये शिकून आणि मग व्हायचं. प्लेसमेंट साठी बघायचं. भेटते प्लेसमेंट आपल्याला पण किती जास्त नाही. तरी पण साडेतीन लाखाच तर भेटू शकते ना वेब डेव्हलपमेंट केल्यावर. आपण इंटर्नशिप पण करालोय इंटर्नशिप पण करालोय म्हटल्यावर. होतंय लगेच काय एवढं नाही. एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आता माझ्या मित्राचं लागलेय की. टीसीएस मध्ये जॉब लागले तेला किती अठरा का वीस हजार. अठरा काय वीस हजार पेमेंट आहे. आता चांगलं करायला तो पण चागलं केला की मग वाढतंय लगेच. लगेच वाढते मग पेमेंट काय एवढं विषय नाही. मग काय आणि कामाला जाणार येस काय संध्याकाळी.
होय ते आपण सहाला जायचंय काय नाही.
जायचंय बघायचं आता मी इथंच आहे. इथून निघणार फोन करतो मी तुला.
हा नाही फिक्स आहे का हा तेच की. फिक्स आहे काय नाही ये.
फिक्स आहे बघूया जाऊया.
हा.
हम.
नाही तर पुढच्या वेळी बघूयात.
हा काय ते. तो तो पण गेलाय नवं तो वाडपीला गेलाय दुसरा मित्र पण.
तेच की त्यासाठी म्हणलो.
बघुया आपण. हा बघूया आपण दोघं जाऊया. त्याला दिलतो मी एकदा रे असं काय विषय नाही आहे. त्यांच्याकडन मला चारशे रुपये घ्यायचांय. रिचार्ज मारले रिचार्ज मारलेलो तेच साडेतीनशेच. तो अजून द्या नाही म्हटलेला देतो. अजून द्याय नाही तेन पन.
असं हाय व्हय नाही म.
महिन्याचा रिचार्ज मारून दिलतो. दोन महिन्याचा मग त्यातलं तीन शे रुपये तेन दिलता मग सातशे रुपये होत्यात तीनशे दिलता चारशे दिले नाहीत अजून परत.
चारशे राहिले हा हा.
होय. जाऊया आपण दोघंच काय एवढं विषय नाही. बघुया इथं निघता न मग घरातन निघ निघतांना तुला फोन करतो मी पण आता जाणार आहे ज पाच वाजलेत कामाला पण जायचंय बाहेर जायचंय. बघूया काय ते लीच काय असतय ते? ते काळं काळ असतात हा हा काळ्या काळ असतात जोक सारखं जोक जोक म्हणत त्यांना
हां. ते एकटं पोरगा रीलमध्ये बघितलो मी एकटं पोरगा होत ते अ पिंपल्स काढायला ते वापरालता. किडे चेहऱ्यावर पिंपल्स पिंपल्स काढायला.
हा अरे ते लीट म्हणजे काय जोक ते काय करतात माहितीए ते रक्त रक्त काढतात रे आपल्या अंगातल रक्त काढतात लय बेकार
ते चिटकून बसते चिटकून बसते सगळं व्हय खरंच की हे बघ किम मी बघितल रील त्या रीलमध्ये होत तसं.
लय बेकार
भारी हाय म्हणलो बाबा रक्त वढत्यात नव.
तेच की ते नमक घात मीठ घातल्यावर ते सुटत नाही सोडत नाही लवकर. हा हा. मीठ मीठ घातल्यावर कनी आता अंगाला चिटकून बसतात ना ते सोडत नाही लवकर. हा मग मीठ घात ते सोडतात लगे सोडतात मीठ घातल्यावर.
सोडतय काय?
व्हय आमच्या मित्राला एकदा धरलेला कि. पूर्ण रक्त रक्त आम्ही फिरायला गेलतो कुठं आंबोलीला फिरायला गेलतो. मग तेज्या बूटमध्ये गेल ता रे पाणी मध्ये होता नव मग तो बूट घालूनच पाणी मध्ये गेलता त्यातच पाण्यातन त्या बूट मध्ये घुसला आणि धरलेला त्या पायाला मग त्यान कस तर काढला अस न खेचून काढला त्याज सगळं तिथलं मास असते का नई ते निघला आणि रक्त लय रक्त लय आलत पाय दुखालत त्याला चालाय येत नव्हतं हा रक्त लय त्याच व्हय लय रक्त गेलेलं तवा मग लगेच आलो आम्ही घरी आणि त्याला मेडि कल मध्ये हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो मग ते झाल पायाला काय काय लावले झालं औषध दिले दोन तीन गोळ्या दिले मग जरा त्याला बर वाट ल नाय तर लय लय रक्त गेलत त्याच. लय बेकार झालतं पूर्ण बूट मध्ये रक्त रक्त रक्त असं लय रक्त आलंत तवा.
एवढं?
हम्म पूर्ण बूट. अरे म्हणजे तो चीटकूनच बसलेला नव ते आम्ही कसे सकाळी गेलतो मग सकाळी दहा काय अकराला त्या बूट मध्ये घुस लेला आणि त्याला कळाला कधी माहिते का संध्याकाळी चार पाच ला कळाल त्याला. एवढ एवढं उशीर व्हय. मग कळाल नई त्याला पाय दुखायला लागलं मग नंतर न जरा जास्त झाल्यावर. पाय दुखाय लागलं मग त्याला कळलं काय पाय दुखालय एवढं कसला पाय दुखालय मग तू बूट काढून बघितला त्यावर तो तिथेच होता चिटकलून चिटकून बसलेला. मग त्याने खेचून काढला जोरात.
बापरे एवढ अवघड झालं त अजून थोडा वेळ असला असता तर अवघड झालं असतं.
तेच की लंय बेकार ये ते म्हणजे पाण्यात गेलं की नाही असं पावसाळ्यात कुठ तर पाण्यात मग लय लक्ष ठेवाय लागते नाय तर कुठन पण काय पाण्यात लय किडे असतात बारकि बारकि ते जरा बेकार असते ना हा. हान मग आणि
आणि काय नाही निवांत आहे.
उद्या मग करतो मग तुला कॉल मी हा.
दा दादा हाय काय?
दादा हाय की.
काय केला नाही त्याला विचार की गौतम गंभीर सोडला का काय.
गौतम गंभीर म्हणजे काय म मँच तो कोच होता काय?
हा काढलेत का काय त्याला?
ह बर बर मी कॉल करतो तुला सांगतो विचारून. काय ते हा हा बर.